हॅलो. हां आवाज येतोय का? हां. येतोय, येतोय.
हम्, काय करताय?
काय नाही, काय नाही. जरा आवरलंय. बसलोय. ते नवीन काय, काम चालू करणारय?
करणारय सांगते की, मग. हेच्यावर कशाला, सांगायचं?
हम, नवीन काहीतरी. आपली माहिती होईल ना, आम्हाला पण.
हा हा काय नाही महिलांसाठी बिझनेस ये तो
हो का बरं ना मला तर चालू केलेतर आपल्या बरोबर इतरांना पण फायदा का?
हंमम आणि तो कस आहेस आआ म्हणजे हे हप्त्यावर पण देतात ते मटेरियल कच्चा रॉ मटेरियल पण देणार, आणि तयार झालेलं पण घेणार आहे ते विकत.
अच्छा! म्हणजे सगळं तेच देणार आपल्याला का?
हो मशनी पासून सगळं देनार आहेत. तेच आणि मशनी पण अशा हप्त्यावर देेणार आहेत.
मशीन एक माणूस ऑपरेट करू शकतो, का दोन तीन जण लागतात.
नाही एकट्याला, घरात कुठेही ठेवू शकतो आपण त्या मशीनी.
अच्छा.
हमम, ते फुलवाती वगैरे नाही का, रबर बँड फुलवाती पेन, पेनशील
अच्छा, ते तयार होतय का?
हां! त्याच्यावर तयार होणार आणि ते रॉ मटेरियल पण देणार आपल्याला. आणि, आपण तयार केलेला माल ते विकत घेणार.
म्हणजे, आपल्याला होम सर्व्हिस आहे का, जिथं पाहिजे तिथं
नाही, ते पाठवणार आपल्याला त्यांच्या खर्चानी
हो पण तेच, म्हणजे कुरिअर मार्फत
हो एक बाजू ते घेणार, एक बाजू आपण द्यायचं असं.
ते पण परवडतंय.
हंममम
हंम हं बरं आपल्या छोट्यातून काहीतरी हळूहळू मोठं चालू करायचं.
होओओ चाललेय ते आता बोलण चाललंय.
हंम हंम हं
आणि हिकडं पण बरेच कस्टमर तयार झालेत तसे
आणि तेवढं खेडेगावामध्ये, म्हणजे देतात का सुविधा देत त्यात तशी पाठवून, अच्छा
देतायत म्हणून तर घेत
हं हं हं चांगलं आहे चांगलं आहे मग
हम्, तो काय बिझनेसच आहे नुसता ना तिकडून घ्यायचं नि इकडे द्यायचं.
हो म्हणजे बनवून तयार करून द्यायचं.
हम्, त्यांच्याकडून घ्यायच्या मशीन वगैरे आणि ह्या लोक बायांन द्यायच्या ना महिलांना म्हणजे
हं हं हं
मग त्यांच्या ह्याच्यातूनच ते पगारातूनच जातील हप्त्यामध्येच
हो कां?
पंचवीस टक्के काहीतरी अमाऊंट त्यांना द्यायचीय सुरुवातीला.
हं हं हं आणि नंतर ते मग ते आपण जे काम करतोय ते आपल्या हं आणि नंतर मशीन फिटल्यानंतर फक्त आपल्याला काम देत राहणार का?
हो राहणार, आपण जोपर्यंत करतोय तोपर्यंत काम देणार.
अच्छा का. बर ना ख कसल्या कसल्या आपल्या सायलीला.
घरातच आहे आणि नाही म्हटलं तर आपल्या मनावरच य ते आपण जेवढं काम करू तेवढं. तुम्ही दिवसात नाही म्हटलं तरी हजार रुपये तरी सहज कमव शकाल.
हा ना चांगलं आहे म चांगलं आहे.
हम्म.
हम् आणि खूप कष्टाच आहे का असं तेवढं कष्टाचं काम नाहीये.
कष्टता नाही काय.
म्हणजे आ आप जसं म्हणत ना शिलाई मशीिनवर. बसले होते आपले मामपाप हो तस आहे का. काही असं विचारते म्हणजे एक बर
की हे हर पडणे कसम.
हा.
ते तयार करायचे पेन्सिल तयार करायच्या त्याच्यानंतर ते वाती तयार करायच्या त्या मशीिनत छोट्या छोट्या.
हम ह आणि तुम्ही पण लक री चालू असतय ना माझं पण आता सध्या बंद ठेवलंय बाकीच्या इतर कामांमुळे.
हम्म.
म्हंटलं होतं ते राठ्या वगैरे करता येतील छोट्या छोट्या. पण दुसरं फॉम चालू आहे ऑनलाईनच. त्याच्यामुळे मग नाहीेत म्हटलं तस ते.
कायल घरातलं बंदच आहे म्हणालाल.
हो मशीनच वगैरे काय.
हम्म.
मशीनचं पण काहीच नाही बाहेरच. नाही काय शिवायला घरातलं घेतलं ते पण करण म्हबद तिच जरा हे झालं.
प ते दुसर कामांमुळे होत नसेल ना.
हम्म. मग
पाऊस पडला का पाऊस पडला.
हम्म त खिडकी बंद करा. हम्म आवाज येते का.
कशाचा तरी आवाज येतो.
हा ना त्या मशीन चाललेलं तिथं काम चाललंय जरा. त्याच्या मशीनचा ते फरशी कटिंग नाही करत.
अच्छा ब का ल का हम हम्म हम्म. हा त्यामुळेच आवतेत नव्हता मग थोड दुस. ह आता येतोय क्लिअर येतोय.
हम्म थांबलंय ना तेच्या.
हम्म.
हम्म हम्म.
चालत तेच म्हटलं एके कोुरकून द्याव म्हणजे मग. संपेल ना.
हम्म.
हो आलंय तर करून घ्यावं म्हणलं.
हो काम चालू झात माझं चालू झालत बरं होल न.
हो ना हो ना संध्याकाळपर्यंत होईल मी सांगितलं तसं करायचं ना.
हम्म करत की नंतर नाही.
हम्म म म्ह. काय नाही हे पण चालूच झालं तुला आम्ही कॉल करत राहतो ना. त्याच पण य नत हम् माख काय?
का आणखी काय नाही म्हणते चाललंय आता पाऊस नाही. पेरणी नाही पाऊस नाही पावसाची वाट बघतात मत
झाली पेत नाही बरं आमच स्वयबीन पण चांगलंलंयण आज फवारय लागलेत.
तड चांग त्या भागामध्ये तिकडच्या भाग. चांगलंय मी गेलेली ना तर चांगलं तिकडे हकडंच नाहीये त्यावर पाऊस आणि आत्ता पेरण्या करायला लागल्यात लोकं इिथून पुढे लले उशीर होणार ना आता
हम् बेशरा आहे.
हा मग पुढच्या ह्याला पण सगळा गोंधळ वळ पुढ मी काायचं नाही लवकर
मात्र तुम्ही पोचणारच नाहीत का?
आता नाही म्हणता ययेत आता पुढच्या महिन्यातच कांदा करू म्हणता ययेत आपण
हा तस आहे राम होल तर मोकळं राहिलं ना.
हम्म.
हो होत जरा
पाळी घालून घेतली त्या दिशी
कांदा्या लावायचाच आहे का ह्या वर्षी पण
हो मग बिया आणून ठेवलंय की बाई.
काय सांगतेस?
वरचे पूर्ण तुकडे करायचे या वर्ष
बर बर बरं मजा आहे मग आता अंदाज तरण आला ना.
हा.
त्यांब्याचा अंदाज पण आला ना आता
ह.
हो. चचाल तर मी तेच म्हंटलं काय चालल पाय ना बघा या आणि ते कळलं ना मला काहीतरी काम चालू करणार आहे. चौकशी करावी आपल्याला चमते एका घरी करायला काय विचारावं म्हटलं.
ह आहे करण्यास बऊ आधी मशनी द्यायच्यात ल बाय. का तयार झाले अग त्या कामाला घरात बसून काम एकत मला मगा शालतात आहे मॅडमच. कोण आता बोल ना करून डाऊन पेमेंट वगैरे तिथे जाऊन करार करून घ्यायचा त्यांच्याकडूनले
हो हो.
सगळी माहिती काढून पूर्ण त्यांच्याकडून लेखी घ्यायचं ना सगळ्या सह्या वगैरेच
आणि ते सिलाई मशीनच काय झालं.
हम्म येणारच कि त्या मशीन करून यायच्या तर
हम् हम हम.
येतील आता ह्या महिन्यात बहुतेक शेवटी शेवटी
हम् हो ना म्हणजे त आला म्हणजे माझ आपला खोट
त्या पण तिथल्या तिथच घ्याय लागतील आपल्याला दोनी पण तिथं घ्यायलागतील भोसरी पर्यंत येत
हा तेथे म्हणता येत ना इकडं
हम. येणारेत त्या पण
तिथून आणता येतील इकडं.
हो.
हा. कारण तिथून काय नाही एवढं नाय लांब ते कुणाला बी सांगून किंवा असे पण रिक्षावाले असतेतच ना पैसे दिले दोन, चारशे रुपये की येतील घेऊन.
हम्म येतील ना तशे रिक्षा किंवा ते टेम्पो छोट नाही का छोटा हत्ती
टेम्पो केला की दोन
हा दोन्ही येतील म हित आणून ठेवायच्या आणि पुन्हा मग तेच बघू कधी पाठवून द्यायचे ते.
हम्म. ते बळी बरोबर वगैरे जाईल
हो हो जाईल.
ते जातात वाटतं तिकडे ना नेहमी?
हा होत असतील ना ट्रिप काय असं बी ट्रान्सपोर्ट ला पण पाठवलं तरी जम
हो तिकडंन डायरेक्ट
ट्रान्सपोर्ट ला एवढं काय पैसे घेत पण नायत हा एका, एका वासून
तुमची पण कामं चालू होतील मग तेज्यावरती?
हो आपल्या घरातलं तरी होईल
हम्म. तुला काही टेन्शन नाही समजा जर काम करायलाच पायजे. घरचं झाल तर खूप झाल.
आ
घरचं झालं भरपूर झालं म्हटल
घरच केलं तरी खूप ये. हो हो माझ्या चार, पाच साड्या पडल्यात त्या ब्लाऊज एक घेतल शिवून पण त्यांनी ना व्यवस्थित तर ते नाही का आपण अल्टर करतो ना अस तर त्यांनी डायरेक्ट सिलाय मारलेत माझ्या त्याचे सगळे दोरे, दोरे निघाय लागलेत.
आणि टोचत ना म ते?
तोचत पण आणि ते ब्लाऊज शिवलंय चांगलं, पण ते तसं मग काय उपयोग ये?
मग त्यांच्याकडून करून घ्यायच ना ते अल्टर
आता कसे करून घेणार? चारशे रुपये म् हटलं नाय मी विचारल त्यांना त्या म्हणत्यात न्हाय माझा हेच्यात सोय तशी
नाही नाही नुसता कपडा असतो की नाही पातळ असा अस्तरचा वगैरे तो कपडा अस पट ट्टी आपण नाही लावतो पळ पायपिंग करतो तसं करायचं.
होय हा. म ते मी त्यांना ते मा आता टाकलेच नाही त्यांना चारशे रुपये शिलाई ना ग.
आता कशाला टाकते बाई मग आता
म्हणूनच म्हटलं आता आपली मशीन आली ना की आपलं आपलं शिवता येईल.
हम्म एवढी शिलाई द्यायला आपल्याला जीवावर येतय आग
चालते आता आपला टाइम पण झालाय परत करते कॉल.
हो.